हॅलो चहा वगैरे झाला.
हो आत्ता करणारय तुमचा.
हा आमचं पण आता करणार आय चला आता काय आता श्रावण आला ना आता श्रावण श्रावण आला त्याच्यामुळ श्रावण महिन्यामध्ये आपण काय महादेवाच जास्त करतोय महादेवा पूजा वगैरे हे छान उप उपवास वगैरे ते सगळं असते परत.
पण सोळा सोमवार पण करतात ना एक एक जण म्हणजे श्रावणाची फक्त चार का पाचच असतात ना.
हा श्रावणाचे पाच असतात आणि स सोळा सोमवार मग ते सोळा असतात ते उद्यापन वगैरे करायला लागतात. ते त्याच्यामुळं. श्रावण महिना पण चांगला असतोय मग त्या त्यामध्ये उपवास असतात परत शुक्रवारी आपण ते श संपत शु शुक्रवार म्हणून ते पण करतात ते काही
श्रावणात करतात का?
होय श्रावणात करतात परण श परत सत्यनारायण आपण श्रावणामध्ये घालतोय.
पण माहितच नव्हत श्रवणात शुक्रवार पण करतात म्हणजे बऱ्यापैकी इकडे सगळे सोमवारच करतात ना.
वारच करतात. पण संपत शुक्रवार पण करतात इकडे आमच्या आमच्याकडे जास्त करतात इकडे इंचलकरंजीमध्ये पण करतात. सगळ्याच गावी करतात जास्त होय.
मंदिर तिथं महादेवाच जवळ असेल का आहे का.
आहे कि जवळ आहे इथ. त्याच्यानंतर मग श्रावण झाला की लगेच आपल्याला तिथून सण चालू होतात ना. श्रावण महिन्यापासून स सण चालूच होतात त्याच्यानंतर गणपती येतेय गण गणपतीमध्ये मग काय? गणपती वगैरे पाच दिवस असतोय घरातला त्याच्यानंतर बाहेर मंडपातला गणपती अकरा दिवस असतो
मंडपातला काय आनंद चतुर्दशी पर्यंत असतो ना आमच्या इथं पण असतो. म्हणजे घरी असं आमच्या वर्ष बरच असतो. तो गणपती.
वर्षभरच असतोय काय हा हा हा हा तुमच्यात आम च्याकडे माहेरी पण वर्षभरच असतय गणपती अ ते ठेवणार ठेवतात. म्हणजे ते कसं आमचा आजोबा ठेवत होतं त्याच्यामुळ ते परंपराच पडल्या त्याच्यामुळ तिथं कसं अ ठेवतात त्यांनी वर्षभर ठेवतात.
आणि गणपती बाप्पा हे कसं एक देव आहे की असं म्हणजे आपण कंटिन्यू ठेवत आलोय असं आणि आज - अचानकच असं ठेवलं नाही किंवा सोडायं वगैरे म्हटलं तर ते होत पण नाही अस मण मणच होत नाही क ते सोडावं घरातून ते एक अस घरातलं एक सदस्य अस
सदस्य असल्याच आणि, ते कसं गणपती हा बुद्धीचा देव आहे. त्यांच्यामुळे आपण गणपतीची मनोभावना पूजा केली. तर आपल्याला सगळं असं प्राप्त होत किंवा, म्हणजे, आपल्याला जे जे आपली इच्छा होत्या. ती पूर्ण होत्या गणपती मुळं. आणि गणपती सण आला की, बायकांचा सण म्हणजे नटायचं वगैरे.
हो. गौरी गणपती आणि कसं, पूर्ण दिवसा पण आणि रात्री पण, गणपतीत आपण असं काय म्हणजे झोप हे विसरून जातेय.
अं.. त्या सणाच्या विचा, एक बारा दिवस एक अकरा दिवस. अकरा दिवस आपण अ- त्या सणात गुण वाचतोय की, आपल्याला हे करायचं, आहे ते करायचंय.
पण येताना वाटत कसं की, आता देवघरी आले. आण जाताना पूर्ण सगळ्या, छोट्यांनपासून मोठ्यांनपर्यंत हो.
एकदम उदास उदास वाटते. तेच्यामुळे गणपती आलाय कणी म्हणजे, सण एकदम आणि तिथून सण चालूच होतात. गणप पती झालं त्याच्यानंतर लगेच, दसरा पण येतोय. महिन्यात महिन्यात लगेच दसरा येतोय. दसरा देवीच पण ते पण, मनोकामने त्याची पण नऊ दिवस उपासना केली जाते‌ त्यावेळी देवीचं पण, भरपूर कर देवीच पण छान आहे. आणि आपण अ -दुर्गा सप्तशती वाचतोय ना हेला कधी, हम्म.. दुर्गा सप्तशती वाचतो हिला. दसऱ्यात हम्म.. नवरात्री नवरात्रीतच आपण वाचतोय दुर्गा सप्तशती. नऊ दिवस वाचायचं. दुर्गा सप्तशती तेच्यामुळं काय होते, त्यांच्यामुळे पण आपली इच्छा सगळी, पूर्ण होत्या ना. आणि उपवास आपण करतोय दसऱ्याची.
हो, प्रत्येक ठिकाणी कसं आधी पूर्ण गावात एकच देवी असायच्यात. आता गावात सुद्धा दोन तीन ठिकाणी देवी बसवते जातात गणपती सारखं झाले आता.
एक गाव एक गणपती पहिला असायचा, पण आता तसं नाही. गणपती सगळ्या गल्लीत, आणि गल्लीत तीन गणपती एका गल्ली, तीन चार गणपती बसवतात. एका गल्लीत तीन चार आमच्या इकडे, एका गल्लीत तीन चार गणपती असतात सहज असतात. इचलकरंजी तर मस्त डेकोेरेशन असतं. ते बघण्यासारखं छान असतंय, बघायला इथं भरपूर छान असते.
पण डेकोरेशनस असूदे सजावट हे, पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने कसं, म्हणजे प्रत्येक अ -चित्र रेखाटल्यासारखं ते डेकोरेशन करतात. त्यामुळं कसं, आकर्षक अस प्रतिकृती बनवलेली असते ना,
परत हिच पण, दसऱ्याचं पण त्यावेळी पण मस्त असते. बघण्यासारखं असते तर टिपऱ्या वगैरे छान असतात. टिपऱ्या दररोज संध्याका कळी तर टिपऱ्या खेळतात. कधी गणपतीला संध्याकाळी दररोज.
हो, आमच्या इथे पण गणपतीला खेळतात. जास्त करून सगळे नवरात त्रीत खेळतात, पण आमच्या इथे गणपतीत सुद्धा आणि नवरात्रीत सुद्धा खेळतात.
येतात. इथं गणपती तच जास्त खेळतात. कर्नाटकमध्ये अं हिच्या यात असते दसऱ्यामध्ये असते. इथं कसं इथं जास्त करून गणपतीत असते महाराष्ट्रात.
हो आणि आपल्या साईडला जरा प पश्चिम भागात तर दक्षिण भागात तर लईच असं झालेला असते.
ते चांगल असतंय, आणि इथं कसं, गणपती मोठ्यान असतोय, दसरा कमी. दसरा कमी, म्हणजे, असतोय पण एवढा नसतोय. कर्नाटकात जास्त असतय, हम्म,, दसरा दसऱ्यात. पण आपण म्हणजे खायला बनवतोय ना, कडाकणी वगैरे कानूल ते पण छान म्हणजे, चांगलं लागतं.
एक एक जण कस गणपतीत पण म्हणजे गौरी बसवतात ना
त्यावेळी पण त्या हा त्यावेळी पण फराळ बनवतात गौरीला पण बनवतात की चिवडा चकली लाडू वगैरे आपण ते पण बनवतो ते नैवेद्यासाठी आपण,, गौरी गणपतीलाऽ गौरी, गंगा गौरी, म्हणजे आमच्या घरी करत नाही आम्ही,, म्हणजे आमच्या घरीऽ गणपती, नाही बसवतच नाही,, तर चालतच नाहीय,, ते म्हणजे एक गणपती फक्तऽ आमच्याऽ म्हणजे आमच्या गावी असतय, तिकडे एकच गणपती असतोय,, भाऊकीत मग ते एकच गणपती बसवतात. त्याच्यामुळे आम्ही ईथ घरात, आम्ही अजून परंपरा सुरुच केली नाही, त्याच्यामुळ नाहीच बसवत. म्हणजे असं बाहेर, आता आमच्या शेजारी बसतात, त्या उभ्या, उभ्या गौरी. घ, हा,, मुखवट्याच्या गौरी असतात,, एकेकांच्या ऊब्या गौरी असतात, एक काननच्या बसलेल्या असत्यात, गंगा गौरी असतात. तात,, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांना ते नैव्द दाखवतात सगळं,,, आणि इथं वेगवेगळंऽ सजावट वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते,, छान छान मस्त, मस्त केली जाते सजावट. रामाच हां,, रामाचं म्हणा,, वेगवेगळ्या प्रकारच म्हणजे,, जे जे आता आपण नवीनऽ हच पाणी अडवा पाणी जिरवा असं,, वेगवेगळ्या प्रकारच.
हा, सोशल मीडियावर कसे व्हायरल आपण बघू शकतोय,, कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने लोकऽ कं,, विचार करून ती सजावट केलेली असते,, गौरीची सुद्धाऽ
त्यातन आपल्याला एक काहीतरी घ्यायला येतय. म्हणजे घेता येतय,, की बाबा होय आता हे असं करायचं नाही,, हे असं करायचं. त्यातन असा संदेश देतात की,, असं संदेशाद्वारे त्यांनीऽ असं सजावट करतात,, गणपतीची इथंऽ
हा,, त्याचमुळे लोक बघायला पण येतात ना. वेगवेगळ्या ठिकाणाहून.
होय होय, आणि गणपती दसरा झाला की म लगेच दिवाळी,, दिवाळी तर काय मगऽ मोठ्यानच असतेय,, त्याचा काय विषयच नाही, त्याच्यामुळे पण खरेदी बा फराळऽ त्याचे महिनाभर असंऽ गर्दी असते की काय बोलायचंच नाही ते काम,, एवढी गर्दी असत्या इथं. त्याच्यामुळे त्याच तर फराळाचं, कपडे, मुलांना ऽ कपडे,, सगळ्यांना कपडे, परत फटाकेऽ हा हा,, फटाके आणि करायच. काणी करायच,, त्याच्यामुळ प्रदूषण नाही होत्याली फटाके वापरला तेऽ चांगल आय,, म्हणजे,, जेणेकरून प्रदूषण होतऽ नाही,, तसली पटाके वापरा, वापरली जायला पाहिजेत.
आता असं काय, अं,, विदाउट केमिकल असं राहिलऽ नाही, केमिकल शिवाय कोणती गोष्ट बनवतच नाही.
जरा अस केमिकल असतयच,, कुठल्या पण ह्याच्यात जरा केमिकल असतयच,, तसं काही नाही की बाबा हेऽ सगळं पूर्ण केमिकल असं नाही,, असं नाही जरा तर का ऊना सगळ्याच केमिकल असतयच.
केमिकल, आता पूर्णऽ कुठली नॉर्मल, साधीच साधी गोष्ट असली तरी, आता भाजांना सुद्धा केमिकलऽ
केमिकल वापराल्यात,, प्रदूषण वाढलयऽ प्रदूषण भरपूर झालेय,,, आणि स सणाऽ सणा सणामुळे म्हणजे कस सणात फटाके वाजवले जातात,, त्याच्यामुळे प्रदूषण होतय. गाड्याचं प प्रदूषण होतय,, आणि दूषित हवा ह्याच्यामुळे कसऽ हम,, ते कस, कारखान्याच धुर याच्यामुळे सगळं प्रदूषण होतय. मग त्याच्यामुळे आपण फटाके जरा अस कमीच वापरायचं. फटाकेचा वापर जरा कमी केला तरी चालतोय
व अशी मोहीम पण असते ना,, कि स सणामध्येऽ स् जास्त करून दिवाळीत, कि विदाऊट म्हणजे फटाके न वापरता आपण दिवाळीऽ साजरी करूया. अ म्हणजे पर्यावरणपूरक, दिवाळी किंवा आता गणपती पण कस पर्यावरणपूरक म्हणजे शाडूच्या मातीचे केमिकलच्या गणपती नाहीत तर असं म्हणजे अ खराब झालेले कागद पेपर असतात. त्याच्यापासून लगद्यापासून मूर् बनवली जाते. जेणेकरून ती विरगळते पाण्यामध्ये
पाण्यामध्ये हा आता तसच गणपतीला पण तसच करतात. गणपतीला कसं मूर्ती करतात. अं. पाण्यात विरगळत्या माती जेणेकरून मातीची जे आता कसं प्लॅस्टिक पासून जे बनवतात. ते आता बंद करणार केले जातात. आता कसं मातीचे मातीच गणपती करतात. जेणेकरून ते पाण्यात बडवलं ना ते विरगळतात. आपोआप त्याच्यामुंळ प्रदूषण पण कमी होते.
उंच मूर्ती असतात ती नाही ना, चिक्कलापासून मातीपासून बनवू शकत मग छाडूचीच बनवतात. पण शाडू माती पण विरगळते ज त्यांनी ते प्लास्टिक नाही युज केल तर, प्लास्टिक असल्यामुळे ती मूर्ती कशी पाण्या पाणी पण प्रदूषित होत मग नद्यांमध्ये असू दे, किंवा गणपती एवढ्या उत्साहाने साजरीे करतात. पण नंतर ज्यावेळी गणपती विसर्जन असते, त्यावेळी खूप म्हणजे त्या मूर्त्यांची अवस्था वाईट झालेली असते, कशी पण फेकून देतात. नदीच्या साईड ला
म्हणजे गणपती कस दे देव आहे. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित त्याची मूर् विसर्जन केले पाहिजे, असं नाही की वर्ण ग्रेन मधनं आता सोडतात. ग्रेन मधन कसं पण ढकलतात. कसं पण वर्ण हे करतात तस नाही केल पाहिजे. खराब होत पाय असं खराब होत त्याच्यामुळे कस हा त्याच्यामुळे आपण गणपतीला विसर्जन करताना पण आपण काळजी घेतली पाहिजे. आणि ज प्रदूषण नाही होणार याची पण आपण काळजी घेतली पाहिजे फटाके नाही उडवले पाहिजेत फटाके जेणेवरून आपल्याला प्रदूषणयुक्त आपल्याला काही होईल असं वागलं नाही पाहिजे.
हा त्या मूर्त्यांचा आपण पुनर्वापर पण करू शकतो पण लोक विसर्जनाच्या नावाखाली ते नदीमध्ये सोडतात. किवां असच शेतात ठेवून देतात किवां असचं कुठे पण फेकून देतात हे म्हणजे चुकीचं आहे ना अकरा दिवस एवढं पूजा करतो. कोण त्याची मनोभावे
मनोभावी पूजा करायच्या नंतर आपण विस, त्याच्या प्रकारे आपण व्यवस्थित विसर्जन केलं पाहिजे. जेणेकरून आपल्याला काही त्रास होऊ नये, नंतर न पुढं जाऊन आपण आपल्याला काहीतरी भो म्हणजे कुठल्या पण म्हणजे संकटाला सामोरे जायला लागणार ना, त्याच्यामुळे आपलं काय पण नुकसान होते त्याच्यामुळ आपण काळजी घेतली पाहिजे मग हा त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायला पाहिजे.
हा चाल.